हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा येते आवाज? हा झालं का जेवण?
नाही हो जेवण राहिला आजी भाजी करुन राहिल्या बेसन.
हाव का हे आरु
चुली वर, चुली वर. आरू द बाहेर गेली खेळायला तिलेच आणतो बोलून आता मी. घे बोल अव मोबाईलात रेंज नाहीये व.
तेच तर म्हटलं असं आवाजे येत नाहीेत बिचार क्लिअर मग रेंजच कसो अ मम्मी?
अ माय रेंजच नाही आहेे व राणि ताई आणि माहित आहे काय मा मोबाईलला तर अजिबातही नाहीये.
हा ना तेच त म्हणल माम्मीला फोन लावता मी ना लावलता.
हा मी गायत्री मामीच बोलु राहिली ना. मी गायत्री मामीच बोलु राहिली ना.
हो माहित आहे मी सगळ्यात वर आली बिचारे रेंजचाच प्रॉब्लेम आहे.
हा रेंज नाही येव आज.
हाव ना आता काय असं वाट किती दिवसा पर्यंत आहे किती तुमचं झालं नाही?
अह उद्या पर्यंत उद्या रिझल्ट समजते ना अंतिम याचा. रिझल्ट नाही समज उद्या, पर्वा येणार आहे उद्याच सगळ्यायला येते म्हणते हे सगळ्यायला येते उद्या.
हाव काय पण बऱ्याच जणींना होणही गेलत ना मामी.
आं?
हो ते आलं होत की पहिले मॅसेज आला होता की सगळ्यात अगोदर सात मार्च ले त्याच्यात बऱ्याच जणांनी होनही गेलं ना.
होनही गेल हाय ना? हाव, हाव व बर आहे मग त्यायले पंधरा दिवस थांबायच सांगतलं.
हा‌. हो म्हटलं हे किती दिवसय आहे किती दिवस चालते काय माहीत.
हाव ना, तुमचे काम झाले का सगळे?
दादू झोपलाय की नाही? म झोपला नाही का?
नाही. झोपत नाही ना बिचारे एकच झोप घेतो तो मंग झोपते आता दोन, तीन वाजता. मग बरोबर साडेचार वाजेतरोक झोप तेन आणि बस मग त्यापासून डायरेक्ट मग रात्री नऊ वाजतात झोपते.
बापारे.
हो बस, अशे नियमात आहेत त्याचे.
हाव ना. ह असं वाटते आता उन्हा दिवस आहे पाय जसं जास्त झोप झाली तेवढ चांगलाय.
हाय की, झोपत नाहीत ते.
हम्म, तुमचे काम झाले का म्हटलं? कामं झाले तुमचे?
हा काम झाले आमचे.
हाव काय.
उन्हाळ्याचे झाले बगा आता ते पापड राहिले.
होव काय कुठं जायला आजी
आजी जायलायतं तेच्या बाबाच्या घरी. हम्म भाषीला मुलगा झाला. मंग ते आबाजीच आहेत एकटे अन आईबाबा तिकडे अमरावतीला गेले डिलिवारीच्या वेळी जवळ ते मामा मामी तर मग आई गेले तीच्याजवळ.
हाव काय.
हम्म बाकी इतक्यात झाले आमचे कामं आम्ही लवकर लागलो होतो ना ओ.
हा हा
मंग आता पापडच राहिल्यात मग हे पापड झाले की आता मलाही लग्न हाय. मला ही याच लागेल ना लग्नाले इकडे लवकरच हा. तेच ना म्हणून म्हटलं आता पापड झाले ना मग बाबा टेन्शन नाही बिचारे. हा मग तेच म्हणलं ईल ना.
मग तुम्ही घरी करता का पापड की करून आनता
नाही नाही आम्ही घरी नाही करत घरी आम म्हणजे हे आणत नाही आम्ही करून घरीच करतो. हाव आता आमचा शिव तो ही थोडासा मोठा आहे दोघं ते वळून मॅट करतात ओ भयानक. आता त्याचा तिखट हात आता तिच्या डोळ्यात लागला एक तास गमावला तिनं.
होम हाय वं.
हो आता ते ना पाळण्यात टाकलं आता ती झोके देऊन राहिली तिले आता.
माणसाची भले बाई माणसाची जिवारी तरी द्या लागतात हं माण
किती वेळ रडली म्हटलं आता तुम्हीच पहा म्हटलं आता इल थोडा वेळ.
हाव बरोबर आहे ना येते का इथं.
त झाली इथं डोळे नं उघडे नव्हते तिकट हात होता खेळले खेळले न तिच्या डोळ्यात हात लागला.
हा तुम्ही काय करू लागला मग आता
माझं कहीच नाही झालं आता वर आली म्हंटलं रेंज नाय रेंज नाय. हम्म म्हटलं आता करून पहा म्हटलं ह्या ॲप चं.
हाव ना.
हम्म
हा मग हेच चालू आहे आता एकएकाला चार चार फोन लावावं लागतात ते. एका एकाला चार चार फोन लावावे लागतात ना. किती झाले मग तुमचे किती झाले लाऊनं.
काही नाही माझा पहिला दुसराच आहे ना.
अवं ते थोडं लोक लागायचे ते पिवळं जोपर्यंत कम्प्लीट नाही होत की नाही
हा हा
ते पिवळं आहे की नाही वर अर्धं अर्धं झालं अशीन ना ते जरासं झालं अशीन ना हप होता तून हा मग पुरंपुरं होत आलं की करून
हा हो हो
चार पाच सेकंद पाच सहा सेकंद चार पाच सेकंद. हो काय मी इन ना मोबाईलले रेंज आली की नाही माझ्या मोबाईलले रेंज आली कि नाही संध्याकाळी कि मी तुला तुम्हाले फोन लावेल. हा नाहीतर कायतर कधी गेलं तर चालते ते.
हा तेच म्हणलं, मग कसं असं वाटते की, सकाळी एवढे काम बी मास पुळतात मग दुपारी वेळ भेटला तर भेटला नाही, मग सा रात्री केलं तर बरं राहे मग थोडस.
अरे मी ना तर, मी, मी तर रात्रीच केलं.
हा काय.
सुपई चालू होती नाहीत कायत, रात्रीच केला आम्ही. आम्ही तर काय नाही आम्ही चार- पाच, चार -पाच मिनटच फोन लावले तीन -चार मिनट फोन लावले आम्ही, हम्म होव
आपल्या हेट्यातले बरेच असतील ना?
आं
आपले हेट्यातले.
हां बाया हेत ना हेट्यातले, भाजी एकच भाजी टाकली, हम्म.
हा ना. आमच्या यायाच्यात आहेत म्हणा, मुली आहेत काही बाया आहेत हहं
म त्या बोलतात का मग
ते जवळ, जवळच्या तेली फोन करून पाहिन
ह, ह आता काय हे आशीन ते एक मी झाला आम्ही दोघी, हां लगे तुम्ही त्या, राधिका ताई झाल का चालू? अ, त्याच्यानी तेच ब्लाउज शिवता की चणे करतात तुम्ही आई. हा जयश्री ताई, जयश्री जयश्री आइले हा अन लगे एक अजून अ, आं अजून ते इंगळे इंगळे ओळखीच्या आहेत काय ते? इंगळे आई ते तेही आहेत
हाव का, नाही मी आता ग्रुप मध्ये पाहिलं लयजण हाय म्हणजे ओळख करीन मग.
हा हा.
हा हे मला देराणी भी आहे ना.
हाव का
तिही ये हा, तिहिये, जेठाणी बी हे, घरच्या बाजूलाच हाय हा होतात, आणि एक मुलगी हाय म्हसाय कंपनीतली. हा, आणि तुम्ही दोघी नाही तर काय, एक मुलगी हाय नात्यातली
जायचं कत बॅग भरू राहिले, बॅग नको नेत जाऊ बाई तु, तेन लावले काय मग फोन?
हा नाही त्याचं काय केलं माहितीय का, होस नाही केलं हो आम्ही. ते सात मार्चलात मेसेज आलत कीनी
हा.
ते, रीड मोर होत की नाही, पुढचं वाचायच तेे वाचलं की नाही, हो काही क्लिक झाला नाही, मी वाचलं होतं तेव्हा तो मेसेज हो क्लिक करून टाकल, म्हणून मला हे आलं, हे टाकस आले समजल.
थोडस टाकलं, मी अरे बापा मी काय सांगतय काय मोबाईल त अ, दोन, तीन महिने झाले बंद पडेल होता, त्याचा डिस्प्ले गेला.
मलाही तसच हाय मग आता हा निकूच आहे म्हणा, पण त्याने म रीचाज टाकलं म्हणून हाव ना.
च्या मोबाईलात टाकलं ते कारड, त्याच्या मोबाईलात टाकलं द दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हा मेसेज दिसला मले, मी कहीच नाही पाहिल मागचा मेसे हि पुढ नाही पाहिला फक्त हो नाही पाहिला, आणि डायरेक्ट हो वर क्लिक करून टाकलं. म्हणजे कहीच नाही वाचलं नाही, कहीच नाही कहीच नाही, डायरेक्ट हो वरच करून टाकलं क्लिक. हो, बाकीच काहीच माहीत नाही, मी म्हटल जाऊदे काय होईल ते होईल. पावलं जाईल, काय तिथ.
हाव ना.
आणि लगे मग झालं हो वर केलं, आणि ते डायरेक्ट माय चार दुसऱ्या दिवशी चालूच झालं मग. हो हो, मग तेन जेवण झालं? म आता म
म्हणजे एखाद्या दोघांची आहेत, की असं स्पेशल हाय.
नाही नाही आता स्पेशल हाय, आज दिसे
हा हा.
जोपर्यंत दिसते तोपर्यंत चालुय मोबाईल, ज्या दिवशी नाही दिस त त्या दिवशी ठिऊन द्याचा.
हा.
हा. नाही तर बाई आता नवानी घेतल्या जातो, माय बाई चौदा पंधरा हजाराचा.
नाही हो बाई, एक नवा कायचा होती ओ माय, नवा गीवानी घेतल्या जात एक परी.
हम्म, काय करते तु? हाव काय.
हा, मग म्हटलं होत त तव मगण काय करतो ते ठुन, सगळी ले जाय, घेऊन जाय म्हणून,
हा.
माझा होताना पण तो हरपला ना.
नाहीतर कायतर.
होता माझाच मोठा होता, एककरी पण तो हरपला, म्हणून मग त्याने जाऊदे ने.
हपोरा इशु, हम्म. लेकरं बी एका जाग्यावर बसली तील शपथ आहेत.
लेकर म्हटलं एका जाग्याने नाही बसु देत.
हा ना बसत नाही ते, गमतच नाही ना एका जाग्यावर.
नाही, याला तर दंडा घेऊन मागेवा मी याच्या लाईनाच्या.
हो त्या ब्लॅकबोर्ड मधली शेडी हे.
बर ले थकतही नाही आपण थकतो याव. हाय कणी?
हम्म. आत बॉटल आहे पाण्याची त्याच्या जवळ अं.
बरं लागतय म्हटलं आता पहिल्यापेक्षा.
हाव हाव बरं लागतय आता.
हाव काय लई लागतय बाई
नाहीत काय तर बाई पाच वर्षाचे माय हा तु कायोड गेली घडे
हा ना या आरूचे पेपर आहेत ना.
हा, सुरूवात करायची.
आरुचे काय सांगा सुरत काय लागते ना आता वाटते. तीस तारखेपसून लागतात ना तिची.
हां. हा शीवच ही तसंच.
ह थाम ना ते चक्कर नको देऊ नका. तो मग मारीन तुला, मारते मग तो जीवाराधी की.
समसतय सगळं.
हा समस्ते सगळं.
हा ना.
लय समस्ते तिला.
हा! ते सोबत, सोबत झाले ना आता.
हा...
तर मस्त खेळत असते.
करा म्हटलं काम आता तुमचे. हा! आता डबल, आता डबल फोन लावा म्हटलं मग. झालं दहा मिनट.
हो, हो,
डबल लावा आता चार वेळेस याच मोबाईल लावा चार वेळेस आता फोन.
बरं ह.
हा! हा!